हॅलो. हॅलो.
हा हॅलो. बरा आहेस काय? हा यालाय, की यालाय की काय नाही बसलोय, बरा आहेस. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.
आवाज येईना काय?
हा अरे आवाज येई ना, आता यालाय बघ हळू. हा. हा आता आला बघ.
आता यालाय काय?
हा यालाय हा.
जेवलीस का नाय? जेवलीस
हा जेवलो जेवलो, तू जेवलास.
हे नाही आता, नंतर आम्ही जरा बाहेर जाणार हाय जेवाय.
बाहेर जेवाय चालल्यासा कुठं चाललायसा जेवाय?
एय हॉटेल ला, हॉटेल ला, हॉटेल ला
हम कोण सगळी कंपनीतली हाईसा काय?
व्हय व्हय आम्ही कंपनीतली चाललोय.
होय, मग शाकाहारी काय मावसारी?
मावसारी, शाकाहारी जास्त करुन आवडत नाही.
मावसाहारी आवडत.
हॅलो. म मावसारी आवडतय त्यामुळं मावसारीच
होय, कुठलं हॉटेल चांगलंय तुमच्या इथं? कुठल्या हॉटेल?
अ सगळं सगळंच हॉटेल चागल हाय.
हां. होय.
मग तुम्ही जाताय का नाई? तुम्ही जाताय काय नाही जेवाय?
आम्ही जातोय की, आम्ही फॅमिली जातोय जेवायला घरातली
फॅमिली होय मा असं. तुमच्या इथ मग मावसारी खाताय कि मग शाकाहारी
आम्ही काल परवा गेलेलो, आम्ही लई दिवस झालं. घरातलली सगळी मुलं ते न आम्ही गेलतो. मावसारी खाल्लेल आम्ही तेन.
मावसारी, तरी किती रुपय ताटाचे? किती रुपये ताट हाय?
दोनशे वीस रुपये.
दोनशे विस रुपये होय
हा अन तुमच्या ईथ हा आम्ही तंगडी घेतलेली तंगडी तंगडी खाल्लेली आम्ही हम्म
हा. जेवण छान आले काय
होय जेवण मस्त असतं एक प हेआमट आ रस्सा असतोय, तांबडा पांढरा रस्सा तर त आंड्याची हिरवी असत्या त्यात आंड असतय
हा
परतस कढी असतेया परत रोट्या असत्यात तीन अनलिमिट टेढा आहे की तिथं.
अनलिप हा आणि किती पण खावा
हा
या आमच्या गा आमची ब आमची मोठी बहीण पण करत्या.
काय नव्हत्या होय रोट्या.
आमच्या मोठ्या वहिनीला आमच्या मोठ्या बहिणीला अस म्हणजे जेवणामध्ये ते खूप आवड आहे ना.
आवड आहे होय ह आम्हाला पण आहे, आम्ही पण घरी बनवतोय.
हा
हा खरंय कस बाहेर जाऊन कधी तर बाहेर जे पाह्यला जाण्याची मज्जा वेगळी अस
हा ते पण आहेच सोडा भारी वाटते तरी पण बाहेर फॅमिली सोबत जेवाय म्हणलं फॅमिली सोबत जेवायल म्हणलं की भारी वाटते ना.
होय, आम्ही काय असं सारखं सारखं जात नाही कधी एवढं महागाचं जेवण ते हम्म, मग कधी खाऊ वाटे बनवतोय की आम्ही ह
अ ह ह घरी बनवते.
अ सगळं खा, जास्त पांग रोट्या तेन करून खातय.
होय, रोट्या सुद्धा करतोय घरी आम्ही, मैद्याच्या. ते काय सोप
हा त ते ब ब
परत आपल्याला कसं पोटभर की जेवढ्या खाईल तेवढ घरात बरं पडतेय नाही.
जरा सर रेंज मधी या कि, तुमचा आवाज कट व्हायला हो.
आवाज हा आता आहे काय?
हा हा कयाला
हा हा
रेंज कस आहे जरा अस प प्रॉब्लेम झालाय ना रे यात
वॉट रे हे घरात.
आ रेंज मूळ कस होतय आवाज
हा आवाज कटवाला होय हा हा हा हा मग कायला जाणार मणा सगळेजण
हो होय आज कस झालंय आज जरा जर कंपनी मध्ये पुढ-' नाही नाही मालक द्यालेत व्हय.
मालक द्यायल्यात होय.
होय का'? जरास ते कामाद्दल जरास जास्ती काम आहे ना. आज जो कोणी येईल त्याल हा आज हॉटेला जेवण आहे.
होय, हा म्हणजे मालकाच जास्त जरा फायदा झाला कि घेऊन जातात काय? हॉटेलला. हा हा चालते. हा ठीके. थोड्या वेळाने लावतो. आहे खल